हो, हो. लोंडा- बिंडा काय मिळाय नाही य मला.
हम्म, नाही रे बाबा. तुझ्यासारखं कोण? मिळणारय मला.
दस आवर्स स्टॅमिना.
तुला पाठवलाय बघितलास?
कधी घालून येणार माझ्याकडे. घेऊन ये, घालून यायच नाही. बॅगातन, घेऊन ये. येथे घातलं तर, दिसते चांगलं.
मी अजून, बघाय नाही घालून.
हा म्हणजे, गुडघ्याच्या खाली येतोय का? वरती येतोय.
खाली घोट्या पर्यंताय. मोठा आणलाय गं.
मग घालूून ये. आत काय चड्डी घालतेसच की, आत.
ते काय ट्रान्सपरंट नाही आहे.
अरे पिल्ल्या आइक ऐक ऐक ऐक. असल काही तर घालणार असली सेक्सी गुडघ्यापर्यंत हे मिळते माहिती स्लॅक्स
ह हा आहे आहे आहेत की माझ्याकडे.
हा तसलं घालायचं आणि ते फिटिंग घालनार असलीस तर तू नॉर्मल घालतेस ते घालाय असं कस जरा कायत उडलं वरती आलं गाडीवरन गाडीवर बसता ते वरती येते ना दिसतय डायरेक्ट हा रियल आहे. स्लॅक्स घालायच सगळ्यात भा हम्म.
होय असल्या ह्याच्यात घालायलाच पाहिजे.
जेवलीच काय?
हो बाबा.
काय.
लय भूक लागलेली मम्मीला म्हणत होतो मी गाडी घेऊन जाऊया पण पप्पा घेऊन गेले. चालायचं नको झालं मला केवढं फिरलो पाण्याची बाटली पण घेऊ- नाही मला पाणी नाही चालत नाही.
किती जन किती रुपये चा आणला कपडे?
तेला होय. एक आणलं त डंगरी आहे तुला पाठवतो फोटो भारी अस होजीअरीमध्ये. सातशे सातशे ऐंशीच आहे पण वहिनींना महाग सांगितलाय मी- वहिणींना एक चारशे रुपयेची चारशे रुपयाची पार्टीवेअर साडी आणल्या म वहिणींना राणी कलरची त्यांना पाहिजेच होती म्हनली मग त्यांना ती आणली आणि मग आणि कोणाला मला ते आणलं स्कर्ट
हा.
आणि आरुष ला अजून एक शर्ट आणलाय. सकाळी एक संध्याकाळी एक घालायला आणि तो किती हाय माहित नाही मला. आणि दोन पेंटा त्याला रेग्युलर यूजसाठी
म्हणजे तीन हजार तर संपल्यात.
नाही तीन हजारला कमी होतो.
अडीच.
हा शक्यतो अजून पैसे होते मम्मी होय तेच्या एकट्या हेच्यातआम्हाला- बर्गर घ्यायचा होता पण मला भूक लागलेली चल म्हटलं घरला पहिला. नंतर करूया बाजार गाडी घेऊन जायला नको मध्ये बगस
ना कोत नको
पाय थरथरायला लागली ती माझ्या गाडीवर बसत नाही रे तिला भ्या वाटत्या.
वडापाव खायाचा आहे. आमची पार्टी जोरात आहे बाई दारूच्या बाटल्या आल्यात आता.
हम्म.
पार्टी जोरात हाय म्हटलं.
सांगितलं मी मंग.
दोनडा .
मम्मीला सांगितलं मी तो जमलत तर येणार हाय मम्मी म्हणली मग, दुसऱ्या दिवशी आहे ना त्येचा बडे. दुसऱ्या दिवशी करू देत की, येऊन जायला काय व्हालंय त्याला मला, एक तासासाठी. असं म्हणली मला मम्मी.
ते, पार्टीच कशाला काम सांगितलीस.
मी म्हणलो, त्याच दिवशी पार्टीय, म्हणलो. त्यांची. कामगार, कामगारयत ना. कामगार त्याजा बर्थडे करणारयत. त्याच दिवशी, शनिवारी रात्री बारा वाजता. कारण, कामगारांना रविवारी, हा.
रविवारी रे.
करणार ना. हा तेच तेच रविवारी. सॉरी. रविवारी करणारयत. हम्म.
आणि पार्टीवाला पण येणाराय, मनून सांगाय पाहिजे होतीस. जमलंस तर.
ये, जा रे. मला जेव हा मम्मी म्हणली मग, एक तासासाठी त्याला काय व्हायला लागलं. यायला काय होतंय, एक तासात. केक कापून नाय जेवला तर काय एवढं. बिर्याणी करणार आहे आम्ही बिर्याणी दादाचं मी राहिणार आहे करायला जेवण
ओ ओके करा म्हण
बिर्याणी आणि तांबडा पंढरा रस्सा करणार आहे एणार की नाही
अ न
हम्
नाक मोडरव नाही रे यत माझं ठरलंय पहिलंसून तुला माहि चला माहिती आहे माझं कसं असतय आणि कसं माहिती
हम्म
हम्म म तू ड्रेस कोटलाकवत तर हे घालणार आहे आज आणल्याला आज आणल्याला घालणार आहेस
नाही त्याच्यावर टॉप कुठे आहे टॉप मानणार आहे मी टॉप जर आणलो तर घालणार नाही अंडलो हा ना
आ नव
हा म्हणजे कसला पाहिजे माहितीय मला पांढरा शर्ट आणणार आहे असा असं फुग्या ज रट्टा असतात बघ असं फॅन्सी मिळतोय बघ तसला भारी दिसत त्याच्यावर मला माहिती नाहीतर मग पिंक आबोली कलर चालणार मी असलं कधी घातलो नाही अ रे मला कारी भारी दिसतोय असला ड्रेस
घाल रे बाबा काय घाला मी कधीच तुला अडवणार नाही हे घालू नकोस ते घालून पण व्यवस्थित जे आतलंय तुझं कायच बाहेर दिसलं नाही बाहिजे
काय नाही दिसत मी काळजी घेतो नाही दिसणार
तुला सांग आतलं का बाहेर दिससाय न खूप नाहीतर काय कुमारचीी बायकोई तोंडार बोलतात माहतीय तुला सज बरा दिसतय जेव्हा ऐकोचा चड्डी दिसते त्या आत आम्हीच नाव ठेवत नाही हं
हो हो
मग तुला का नाव ठेवणार मी
हो हो
हो काय करायचं बघवायच
हो किती किती मिनिट झालं
सहा मिनटं झालेत आत्ता
बरं
तुला टायमिंग दिसत नाही काय
दिसते आमचे पप्पा अरे असं फोन समोर घेऊन बघायला लागतोय ना
मी गांडीच
इथं स्पीकर ऑन अरे स्पीकर ऑन करता येत नाही
हम्म म होल बरव टाईम बघ तुम्हाला जरा फोटो बघायचा आणि राहून दे
हा असुदे प प आमच्या म्हणाले मी काय करणार नाही दहा दहा मिनिटं कोण बोलणार म्हण अवघड आहे
कसं काय एवढं पैसे मिळत
कसं आहे त्याने ऑडिओ अनालिसिस करतेत रे आमचा म्हणजे हा आवाज किंवा काय करताय आवा ला रोबोट रबट आणिढ टास्क त्याच्यात येत असं असते
हा हा
सुंदरे
अच्छा
असं असते ते रे
ब मग दररोज हजार हजार रुपये मिळत ओके हा फोन करत जा मला
करा हो आता ह्यावर नको बोलायला सॉरी ह्या कामाबद्दल नको बोलायला
का
चालत नाही याच्यावर ते बोलून सांगतो तुला नंतर अं आणि काय मग जेवण काय होत आज
आमचं काय बाई साधच की
काय साध
काय असतय आमचं शाकाहारी चपाती होती ऑर्डर ह
हम्म हम्
ह
तुला फोटो कस निघाला
कसला
तू माझ्या कवरचा फोटो बघितलास ना
हा
मग त्याच्यावरती मी पाठवलेलं स्कर्ट आणलेलं
स्कर्ट बघितलाय की मग
मग काय बोललं नाहीस
बघूनच फोन लावला डायरेक्ट
न
तुझा फोन बिझी काय म्हणाल ती शेंबडे
शेमडी बरोबर मम्मी बोलालती मी नाही सकाळी मी बोलत होतो बघ
मम्मी बोलालती व्हय मग शेंबडी येणार नाही ना
होय नाही म्हणालती मला परी परीक्षा चालूयत ना
मी पण दादाला फोन लावलेलो दादा म्हणला नाही आत्ते आणि मामा जाणार आहे
हम्म हम्म
मग मी गाडी्या आणायला लावणार होतो ना त्याला ट्रायबरत त पप्पांनी चालू पप्पा म्हणाल्यात नको आणि पप्पाने एक सल्ला दिला आहे बग चांगला तुला काय पटतोय का बघ दोघं जण जावा एक एक विटनेस घेऊन जावा दोघं पण लग्न करा कोर्टात बाळूदाजी काय म्हणणार नाही दीदी काय म्हणणार नाही डायरेट तुम्ही राहून टाका असं म्हणल्यात नाही जर तुमच आणि पुढं जातय आम्ही येणार का्हा नोव्हेंबरला येणार आहे तिन ु मग
गणपतीमध्ये नाही
नाही नाही मग कसं करायचं बघ नोव्हेंबरला ती वहिनीला घेऊनच येणार आहे
हा हा हां
ये ये जा जा होतय ना गणपती देतील सोड सप्टेंबरला मग त्यांना टाइम मिळाला तरी येणार मग कसं काय का बघ बाय काय करायचं
हा माझं काही नाही फक्त विचारायचं घरात एवढं माझं मत आहे विचारून करूया नाहीतर काय आत्ता पण येतो
नाही पुण्याला आपण गेलो तेव्हा पप्पा आमच सांग तुम्ही फोन लावा आमच्या बप्पासनी आणि असानी कोर्ट मॅरेज करून देत आणि नंतर लग्न करूया म्हणजे राहायला र काम होत अस सांगतो मला तर तेच सांगाल तर बाकी काय नाही मगा फोन आला पप्पांचा मु झाालंवक् दहा मिनट
कटकर
बंद करून लावत नाही नाही मी करत हो
नऊ तू कर आणि परत हेच्यावरत